ऑ? हॅलो.
हॅलो.
हा, आवाज येतोय काय?
हा येतो आवाज?
हा.. हा. आत्ता या लागलाय.
हा.
काय करताय?
काय नाही. दुपारच निवांत जरा कॉल राहिले होते, ते करून घेत होते.
हा.. हा. मी सकाळी कार्यक्रमला गेलेलो, मोबाईल इथ घरीच होता हो मग ते बघितलं, आता. हॅलो. मला वाटलं कट झाला का काय, आवाज आला ओ ह्याच्यातनं. हॅलो. रेंज मध्ये या रे रेंज मध्ये या की बाहेर, म्हणजे असं ह्याच्यामध्ये तेन खिडकी वगैरे असंते तिथं.
मध्येच आहे ना. मला फुल रेंज आहे.
होय मी, होय माझी पण आहे. मी पण बाहेरच आलोय.
पण काय माहिती, मघाशी एकाचा कॉल असांच पाच मिनिटातच कट झालंय.
होय. ते कसं एकशे ऐंशीच सेकंद सेकंद, एकशे ऐंशी सेकंद झाले असले तर मिनिट झाले असले तर कट होतो त्यो.
बहुतेक मग, मघाशी झालं तसं. पण आत आता तुमचा कॉल आलायं म्हणजे काय? मलाच कळत नाही, नक्की काय.
ते कसं, फक्त केलेले कॉल दाखवतेत का तीस. आणि झा... आप पण आपल्याला आलेले कॉल आहेत का नाही, ते नंतर दिसते. माझी बहीण बोलली मला. ते दिसत नाहीत आपल्याला, फक्त केलेले दिसतात. म्ह.. हा.
मी म्हटलं आता येणारे पण येतात. का नाही काय माहिती कॉल, कारण मगाशी एक कॉल असत त्यांनी मला लावला तो पाच मिनिटातच कट झाला. म्हणून म्हटलं तुम्ही मला लावा, कारण माझ्याकडून येत नाहीये आता कॉल.
मग तुमचे झाले असतील एकशे ऐंशी मिनीट.
पण मग ते तुमचं आलंय म्हणजे, तुमचं लागलय कॉल मला.
होय आता लागलाय, आता माझे पण थोडे मिनटे शिल्लक राहिलेत. मी ते सगळं काउंट, हे केलं त्याची बेरीज केली. सगळे कॉल केलते त्याची, दहा मिनटं कायऽ हां, दहा मिनटं काय तर राहिलीच वाटतं माझी.
हो का, मग होईल बहुतेक ह्याच्यामध्ये.
हा, मग ह्याच्यामध्ये होते का बघायचं, नाही तर अनेक कुणाला तर लावायचा कॉल.
हं.. हं, चालतंय जेवण वगैरे झालं?
जेवण वगैरे झालं, मगाशी दोन अडीच वाजले जेवण आवरायला.
हो ना आज संडे म्हंटलं की खूप उशिरा उठलेत सगळे, आणि उशिरा, उशिरा आमचंऽ तेच झालंय, मी पण अडीच वाजता जेवलेय.
आमच्या इथं गल्लीत एक लग्न आहे उद्या, तिथं कारेऽ क्रम होता, मग तिकडं गेले ना मग, लेडीज जरा जेव लेट नच की, सगळी जण जेवून झालाव जेंट्स झाल्यानंतर मग लेडीज, मग त्या सवासण्या वग वगैरे वाढायच्या होत्या, मग त्या झाल्यानंतर आम्ही.
हां.
मग अडीच वाजले, मग तुमचा फोन उचलला नाही म्हणूनच मीऽ इथं घरी मोबाईल ठेवून गेलेलो.
हां..
मग म्हटलं आता वेळ नाही आहे, नंतर करूया, अडीचला कसं करणार, अडीचला आलोय मी. आणि काय?
कॉल येत होता ना, त्यामुळं आवाज ब्रेक झाला.
होय.
हा हं.
अ हा. पाऊस वगैरे काय, आहे काय तिकडं?
नाही नाही इकडे पाऊस नाही, तुमच्याकडे हाय का?
आता जरा पडून गेला छोटा, म्हणजे लई मोठा नाही, लहानच पडला खरं थोडासा पडला.
हो ना, आम्हांला गरज आहे पण अजून काही आलं नाहीये.
मी पाच मिनिटं झोपली ती, मला नुकतच पडल्या पडल्या झोप लागली. सकाळपासनं कंटाळा आला ना तिकडं- इकडं करून करून, आणिऽ झोप लागली तोपर्यंत पाऊस रप्पा, रप्पा, रप्पा. सगळी कपडे सुकलेली भिजले. आ गार झालं खरं, कपडे सुकलेली भिजली.
आता थांबलाय का, गेलाय पाऊस.?
नाही, ऊगंच कुठं छोटासा आहे, जरा जरा उघंच कुठे जरा ठिपके पडाल्यात. वातावरण सगळं हे झालंय, वातावरण सगंऴ, हा हा तुमच्या इकडं,?
हा, तसंच आहे वातावरण, पण पावसाचं काही अजून दिसत नाहीये. बहुतेक रात्रीपर्यंत यायला पाहिजे, संध्याकाळपर्यंत.
हो, आता काय म्हणतात चार दिवसात पाऊस पडणार आहे म्हणत्यात न्हवं चोवीस तारखेचे. अं बातमी आता बघितली मी.
पडणं, गरजेचं आहे काय माहिती काय होतय?
पेरायचायत शेतात आमचं पेरणी थांबल्या पावसासाठी.
भात शेती ना असेल तुमची?
आमची भात शेती नाही हे घालणार आहे आम्ही शेंगदाणे. भईमुग पेरणे हा.
हा, काय काय पेरता शेतामध्ये?
आम्ही व्हय शेंगदाणे घालतो, मग शेंगदाणे चार महिने झाले की, ते काढायचं म्हनाय च्यानंतरनं, दोन महिने तसच ठेवायचं ते तापायसाठी रान आणि, तापून झाल्यानंतर. मग परत, नांगरायचं. आणि नंत र मग, ज्वारी घालायची.
म्हणजे मग तुमच्याकड आता. फक्त भुईमूगच, पेरला जातो का?
नाही एका शेतात, तसं केलंय. तिकडं पाणी येतंय जास्ती पूर येतोय तिथं‌ म ते शे शेंगदाणे जास्त करून एक-एकदा पुरात जातातच वाया. आणि हा फक्त ज्वारीच मिळत्या मग त्यात ऊस नाही चालत. ऊस, पाण्याखाली जातोय मग तो. म्हणून ऊस करत नाही. म. बाकीच्या दुसर्या ठिकाणी दुसरे ठिकाणी दोन हे आहेत ना शेती तिकडं ऊस करतोय ऊस ठेवलाय तिथं.
म्हणजे, तुम्हाला कोणत्या? ह्या आपल नदीच पाणी आलं का? तिकडे येतं का पंचग गंगा कोणती तरी, आहे ना नदी
हा हा हो दूधगंगा दूधगंगा नदी हाय ते, नदीचं पाणी आलं हा हा ते कसं ओढा हाय तिथं आमच्या गा आमच्या शेताच्या पलीकडंच ओढा हाय ओढा असल्यामुळे लगेच पूर येतोय.
हा.
आणि नदीचं बी पाणी तिथं मिळतय त्याला ओढ्याला त्या.
हो म्हणून म जास्ती पाणी शेतात शिरत असेल.
हा तसं होतय. मग पडण्यापेक्षा, एक एकदा क आता ह्या वर्षी कमीच पाऊस पडला ना? आता कमीच, म्हणजे एक महिना, पाऊस नाही तर आता, मिळतील शेंगा हा म शे मागच्या वेळेस मे लाच चालू झालेला. म आम्ही मागच्या वेळेस, घातलच नाही. कारण माहितीच होतं. पूर येणार मे लाचं चालू झालाय पाऊस म्हटल्यावर येणारच पूर म्हणून घात तलं नव्हतं मागच्या वेळेस आता ह्या वेळेस घालायचं.
की बहुतेक आता जरी अ पाऊस उशिरा असेल तरी, जुलै-ऑगस्टला पाऊस जादा असेल असं चाललंय आता हवामान मग काय चांगतेस सांग
हम्म हम्म हम्म काय नशि बात असंल ते आता काय मग समजत नाही पुढंच काय कळतंय?
काय करणारे? पर्याय नाहीये त्याला.
दोन अ काय? दोन-दोन किलो शेंगदाणे गेले म्हणायचे आपले.
निसर्ग चक्र हाय ते कधी काय होईन सांगता येत
येत नाही, होय. एक-एका बाईचा पगार द्याय लागतोय, बायका असतात ना, दु ते गेलं आपलं वेष्ट म्हणायचं पैसे. बाकीच काय? हं-हं. आपलं शेत हाय म्हटल्यावर
पेरल्यानंतर मग पाऊसच येतो की? बाकी पाणी वगैरे असं भरावं लागतं शेताला?
नाही नाही ह्या पावसावरच पिकवतो.
पावसाच्या पाण्यावरच आहे का ते?
हां तिथं पिकवतो, तिकडच्या साईडला पाणी नाहीे हाय, म्हणजे तिकडच्या साइडला कोणी अजून पाईपलाईन वगैरे नदी ची नेली नाही, बाकीचे ते पाणी हाय ना सगळीकडं, ऊस हाय तिथं पाणी वगैरे आमची स्वतःचीच पाईपलाईन हाय. आमचच पाणी हाय स्वतःच, आम्हीच देतो सगळ्यांला.
हा म ते नदीचं पाणीये कां सगळं?
हां, नदीचं पाणी घ्यायचं ते, मोटर टाकून ते ते काय-काय पायपा वगैरे असतात.
हो हो.
हम्म, म ते आम्ही देतो लोकासनी सगळं. प्रत्येकांची असतात, भरपूर जणांचे असतात खरं.
ते नदीत मोटर टाकून करतात ना ते आणि आणतात.
हा मोटर असती मोठी ती घालायची, आणि तिथं नवीन कनेक्शन घ्याय च मोटरी, ह्याच लायटीच लाईटीच कनेक्शन घेऊन फक्त आपण खट का लावायचं तिथ जाऊन, म ती लोक पाणी पाजतात.
पण म तुम्हाला नदीला, बारा महिने पाणी असतं का तिथे?
असतं की आमच्या इथं, कारण आमच्या इथं कसं कोकणात न पुढं कोकण आहे ना जरा कमी पुढं कोकणात न इकड येतय. गारगोटी साईड ये त्या पुढची आमच्या.
हा हा.
म गारगोटी कोकणातच हाय म तिकडच पाणी आम्हाला हिकडं येतय. आमच्या नदीला, कारण आमच्यापेक्षा खाली अजून माणसं आहेत होय जवळ हाय, म आमला कसं एवढं लय नाही आम्ही जात खरं गणपतीपुळेला वगैरे, पावस असं फिरून आलोय. की काय कर जास्त करून असं मुलं मुली जात्यात बघा ट्रिपला लय कोकणातच आमच्या इकडची, हां गणपती पुळ्याच्या समुद्राला वगैरे.
समुद्र छान हे, फिरण्या सारखा य तो मस्त.
हा आम्ही, आम्ही पण मी दोन वेळा जाऊन आलोय. अं त्याच्या मागच्या दोन वर्षाच्या मागं गेलेलो आणि मागच्या वर्षी बालाजीला गेलेलो या वर्षी पंढरपूरला वगैरे गेलेलो
तेच ना जरा चेंज बर वाटतं.
मी, मीच आमच्या सासऱ्यास नि जायचच जायचंच करतोय. आमचे सासरे मी काय म्हणल ते म्हणजे असं नाही म्हणत नाहीत. हा जाऊया, थांब तू जरा, वेळ अस म्हणजे असं वेळ येत्या लगेच तुला, तोंडातून आल्याऽ लगेच पाहिेजे असतय, आज जाऊया म्हंटलीस की उद्या तयारच होतीस, आजऽ तू जरा असऽ हळूहळू करायचं, जरा हळूहळू करायचं असं करत्यात. माझी गडबड असतीया लय.
हो, ठीक आहे मग, छान वाटलं बोलून,
हम्म, बरं ठीक आहे. ठेवते.